हॅलो हा बोल गाडी कसा आहेस?
बाबा काय तुला काय आठवण नाही होेत, म्हणलं आपणच फोन करूया.
काय नाही रे, आठवण होती रे, पण काय काम आहे त्याच्यातून काय कॉल करायला नाही भेटत आहे काय
हम्म.
हम्म मग? बाकी ठीक आहे, बाकी मजेत तू मजेत आहेस ना?
होय मी पण मजेत तोच बोलला, आज चिराई भावाला कॉल करुया. दहावीपासून कुठे दूर गेलास तू गेलासच ह.
हा काय सगळे दहावी पासून सगळे अ वेगवेगळ्या म्हणजे सेपरेट स्वताच्या लाईनला वेगवेगळीकड लागलेत.
होय तो, प्रणय सुयश मंथन.
सर्व वेगवेगळीकड गेल्यात.
होय.
म्हणून एकत्र कधीतरी यायला पाहिजे होत रे, सर्व. दहावीचे सर्व आपण एकत्र मित्र रे, हम्म.
तुल तुलाच ना आठवण मित्रांची तू आता बोलतोस एकत्र येऊया मित्रांना फोन नाही कधी काय नई.
अरे आठवण हाय भावा, पण तसं कामातून काय कोणास कॉल कराय नाही भेट काय नाही भेटत.
होय काम कसलं काय? घर बीर कोसळलस की काय?
हा घर आणि कोसळ सुरेशला केला होता, तो पण बोलतोय काय आ कोण नाही किती बरच दिवसान. बरेच दिवसांनी कॉल केला असंं तस, हम्म. हम्म काय कामच्यामुळे कुठं काय कॉल करायलाच नाही भेटत, घराचं काम सुरू आहे ना.
मी पण तेच बोलतो आता एवढा पाऊस प फ छान त्या प त्यामुळे ज फिरायला जाऊया कुठे तर.
हा हा, जायला पाहिजे होतं रे ते तोच माझं पण माझ्या पण प्लॅनिंग तोच होता. कुठ तरी जाऊया सगळ्यांनी एकत्र फिरायला मस्तपैकी, तुमच्या इकडं अरे.
कुठे जायचंय धबधब काय म्हणतो बोल.
अरे तुमच्या इकडे मी काय बोलतो धुधपापेश्वरला आहे काय चांगलं बघण्यासारखं?
हां. एक नंबर आहे रे, भावा एक नंबर. तू फक्त ह एक नंबर आहे. होय धुधपापेश करायचं तिकडनं, सवतकड्याला जायचं आपण डायरेक्ट.
हा तसं करू मग का पप्पेश्वरला जाव तिथून पूर्ण करू. आणि मग काय त दुधपापेशवर तुमच्या पाासून जवळ आहे ना तिथे?
होय.
हा मग आम्ही काय करू सुयशला आणि आम्ही एकत्रकडून पाचकडून आम्ही निरवाचो.
हा.
ते बाहेर घेते. शानला वगैरे त्यांना सांगू त्यासाठी तिकडून बाईक घेऊन येतील तुकं अशी एकत्र म्हणजे डायरेक्ट आम्ही. तुमच्या राजापूर तिकडेच येऊ राजापूरला डायरेक्ट. सपे सुरू करू तथून मग डायरेक्ट सवत काढयला जावा तिथ.
बघ तुला सांगतो, सकाळीच या तुम्ही सकाळच ये या, पहिले सकाळीच धुधपापेश्वरचं दर्शन घेऊया आपण.
हा.
हॅलो.
हा बोल ना हा.
त नंतर फोटो बिटो फोटू बिटो काढुया. नंतर नंतर मग तिकडे मग काय पाण्यात काय उतरायला नाही देत एवढं, लांब लांबनच. हेच दोन चार मंदिर आहेत. दत्त दत्त महाराजांचं मंदिर आहे, गणपती बाप्प बाप्पाचं हे मंदिर म्हणजे गणपती बाप्पा बाहेरच आहेत, असशी करू आणि नंतर मग डायरेक्ट तुला सांगतो राजापुरात जाऊया, मस्तपैकी नाश्ता करू एक नंबर, कुठेतरी जाऊन. मिसळ वगैरे कटवर काहीतरी खाऊया. हा आणि तुला तो हा माहती आहे काय? कायतरीे हॉटेल्स साई, राजापुरातून हॉटेल साई रे. ताजापुरातलं तुला ना. अरे ते पण भारी आहे रे, हे बघ कठवड आणि एक नंबर जाम गर्दी असते रे, जाम गर्दी असते.
हा मी मला माहितीय आहे, पण अजूनपर्यंत तिथे कधी काही खल्लं नाहीय कटवडा वगैरे काय
ह अरे पण एक नंबर आहे आता, आता एक नंबर चालत. टेस्ट आहे म्हणजे आता पोरगा हॉटेल मॅनेजमेंट करून आलाय, रत्नागिरीतून. सगळं आहे, कटवड सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात ट्रीचं जेवण पोरगा हा त्याचा पोरगा बघ. चार पाच वर्षांन तू आता हॉट हॉटेल मॅनेजमेंट करून आलाय, एक नंबरवरन.
होय काय?
हे बी हॉटेल बिटल एक नंबर भारी बनवले आहे आपण तेव्हा ना कसं होत डावी दत तेव्हा हॉटेल एकदम जुनं. मग आत्ता तू बोलशील आत्ता बोलशील काय केलंने हॉटेलच असं बोलशील आता.
एवढे चांगले केलंय?
होय मग लयभारी सांगतो भाई, पोरक्याने लई मग भारी वापरलाय. एक नंबर बनवलाय लाटिंग बिटिंग जबरदस्त लायटिंग अशी मारली की त्यानेच आकर्षित व्हायला.
काय लायटिंग मुळेच सगळे म्हणजे येतील. मासा तिथे जेवतील काय?
होय लायटिंग आणि टेस् पण तशी आहे रे आता. लय भारी केेलो. वडाप पाववाल्याचा म्हणजे असं पॅटर्न वेग वडापाव वेगळा म्हणजे अशी वेगळी गॅलरी. मधी कान देऊ पोई इकडेन बटाटा भजी आणि एका पाट्टी तिकडेन अ नाश् त्याला उभं राहून, ते पण उभं राहून डायरेक्ट आणि पाटी त्याच्या पाटी जेवायला गेलंय. हम्म.
त्याच्या वाटी जेवायला गेलाय, आणि
आणि ते आपल्या पॅक्टिस कसा इकडे त्रिकोणी देतात ना.
हम्म.
पहिला कसा ते त्रिकोणी दयाचे आता ते पावाचे ना म्हणजे ना ब्रेड. ते कटीग कट बाजूचे हे कापून टाकतात कट करतात. करतात साईड कडा आणि अखकेच्या अक्के हे करतात आणि दहायची चटणी बरोबर एक नंबर लागत. तरे तू पण फेमस आहे त्यांच्याकडे आपण फक्त निवडायचा कोणता हे करायच. हा आपण निवडायच फक्त कोणता नाश्ता करायचा. एक नंबर.
हम्म बघू मग तीथ.
हाआ.
दूध पाक ते हे करून आणि मग तिथून मग डायरेक्ट नाश्यासाठी जावा आपण जेवायला तिथ. हम्म आणि मग तिथुन अ डायरेक्ट आपण पावळट काडायाला जाऊ.
हा सावध काडायला एकच नंबर आहे रे मोबाल पण जास्त वापरतो म्हणजे अशी ती वरून एवढा पडतो ना. किती वावशीसारखं म्हणजे पाऊस पडतो असं वाटतं आपल्याला एवढं लांब लांब येतं.
होय होय काय?
ते मग गर्दी पण जाम आहे.
हम् मी एकाच टामाला एकदा गेलो होतो पण एवढं काय खालती वर. नाही गेलेलं तेव्हा पाणी भरपूर होतं. वरतूनच बघतला आणि मग ते उतरायलाच देत नव्हते.
हम्म आता एक नंबर. त्या दिवशी बघला काय सीन तो मी टेराला किती वीदा पाहत होते मी.
बघतला बघतला अरे भारी एक नंबर वाटत होता. आणि हम्म भारी मस्त वाटत होता. .
एक नंब हम्म.
तेच आ ते काय म्हणता ना की त्या साईड त्या नाय ते तिकडून म्हणताना डायरेक्ट चवत काढायला घे ते मध्ये
तिकडे मी आता आपल्या हायवे हायवे ला जायचं तिकडून मंदरु फाटा मंदरू फाटा म्हणू लागेल. मी काय एकदा गेलो आहे गेल्या वर्षी. मंदुर फाट्यावर न आत जायचं की आलं दोन चार किलोमीटर आध गेलं की आलं सौथकडा. तिथून म्हणजे तिथे साधारण आपण एक दीड वाजे पर्यंत राहायचं तिकडे.
हा हा. हम्म कुठे सोबत कडेला.
हा साऊथकड्या वरून दीड वाजता नीघ्यायचं मस्तपैकी. दीड दोनच्या दरम्यान दिघायच आणि नंतर राधापुरात यायचं परत. अ बीप. कोण बिर्याणी खाणार असतील, काही व्हेज खाणार असतील.
हम्म.
अ ते बघायचं आणि बिर्याणी व खालीन बिर्याणी नाहीच. जर काय समज जर सगळेच खायत अस ते ना आपले त्या दिवशी बिर्याणी अ संडेच आहे ना.
हा.
संडेच आहे ना? होय, हा मग मग अरे काय करूया आपण, डायरेक्ट एक दीड दोन किलो काही ती बिर्याणीच घेऊया डायरेक्ट. मागून ऑर्डर देऊन जायची, आपण जाताना. दुतर. पेशोकला जातो जा म्हणजे साऊथ कड्याला जाताना ती ऑर्डर देऊन जाऊ या. तिकडून यायचं आणि मस्त पैकी बी बिर्याणी गीर्याणी खायची, कुठेतरी जाऊन कातळा आला आता एक एक नंबर वाटेल रे. एकदम का तळावर.
होय.
सगळे म्हणतील असं जेवण परत होईल, हा तसे एक. कातळावर यायचं मस्त पैकी बिर्याणी बिर्याणी खायचा, हम्म. हम्म ओपन ओपन ठिकाणी खायच मस्तपैकी आणि बाकी हाय ना, ह्याचा विषय नाही द्यायचा. कोण पिणारच म्हणजे मला काय अजून, माहित ना अजून ते ना म्हण पिणारे पिणारे असतील ना त्यांना काही हे नाही करायच, अलाऊडच नाही करायच. अगोदर सांगायचं, नाहीतरी कोणतरी व्हायचा पिऊन. हे आणि याला त्याला काय पण बो ना लागतंय, चांगलंय
बोलायच आणि फुकटचे वाद, वादवाद होतील मग हम्म. वादी वाद होतोली फुकटचे ना, हम्म.
होय तेच म्हणून काय पण कोणतरी पण
कडेला जाणार आहेत तर तिकड. हम्म, कोणत म्हणजे जास्त जर जास्त जर कोणतरी फुल झाला एकदम जास्त.
हम्म
तर समोर त्याला लगे काय पण शिव्या बिव्या द्यालाना आणि भांडणं झाली तर हा. मग बाकी. हा आणि अंग नावावर कोणच्या येणार? बाकीचे त्यांच्यासोबत जे जाणार आहेत. त्यांच्या नावावर येणार. हम्म.
तो ते करूया मॅनेज. बिर्याणी बिर्याणी खायची आणि तिथून डायरेक्ट कशेळी पॉइंट लास्ट. तिसरा मस्त संध्याकाळी हवेशीर एकदम.
तिथनं.
हा तिथून राजापुरातून होय गाडी कर, गाडी काय हाय आपल्या सूयाची होय. ए कशेरी मस्त आहे रे, भारी हाय. गाडी पण आहे आपल्या सुयाची ती बुल्हेरो. सिटर तिथून तिकडे नई तर काय डिझेलचे असेल ते काय भरायचेच आहेत.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
अरं काशारी एक नंबर वाटतो. संध्याकाळचा फक्त पार्स पावसाची तेव्हा मेहरबानी हवी जरा. हा जेवलो, तू? हा मी जेवलो.
मी पण जेवलो.
हम्म तर कशे पॉईंट ला तरी पण नाही गेलं तरी सीन काय वाईट नाहीत त्या शेळीला. आणि ति हा वरचे वळ आहे आणि तिथे कानखादी ते पण मंदिर आहे रे. पण काय करणार आपण अ बिर्याणी खाऊन जाणार कशी तिकडेन ती तेच आहेत ते.
होय. होय. आणि जरी खाणार आणि परत. मांसाहारी जेवण करून तिला औषध देत नाही.
होय वय ते म म काय कॅन्सल करायला लागणार? काहीतरी मॅनेज करायला आणि ते व्हेज बिर्याणी म पण वेज काय सगळ्यांना आय आवडणार नाय.
हम्म.
आणि तिथून येताना मग आडीवर येथे काय आपला फेमस वडापाव असतो संध्याकाळी
तो खाऊ तिथे म मी बघतो म अ बाकी सर सर्वांना पण हा बघतो मी सर्वांना कॉल करून विचारतो. कसं? काय? मॅनेज करतो. आणि मगतुला सांगतो ना कसं? काय? व्यवस्थित कसं? काय? होत याचं मॅनेज. असं आहे.
चालतंय आडीवरतला वडापाव खायचा आणि म डायरेक् चाय पियाची अमृतुलल्यानी आणि घरी छू.
हा. तसं करू मग.
उम्म चालते. बाकी ठीक ना. चल उद्या मला कॉल कर. मग त्यांना सांग, त्यांना विचार. हा. चालतंय.
हा विचारतो विचारतो चालेल हा विचारतो विचारतो.
हम्म. बाय.
हा बाय. चालेलं. हंम. हम्म हम्म . हम्म. चालेल. मग, कटत नाही. हा कॉल.